गेला एकवीस.
वेस्ट गेला.
हम्म.
अगं आल्या आल्या पेटला लगेचच उचलालतो खरं मी.
ते आपल्या वेळेला पण तसं होत होतं की.
एक एकदा, नाही. लागला आत्ता. हम्म. हा ही शहाणी मला विचाराल कनी सांग. हिला काय ते माहितच नाही आणि करा लागल्या करा लागल्या म्हणं.
हम्म हम्.
मम्मी म्हंटल झिरो सेकंड मध्ये किती गेल्यात बघ मग बघाय लागलीया.
ह.
शहाणी आहेस की बाई म्हटलं.
हम्. विषय राहिलेला आपला.
कशावर राहिलेला विषय.
काका आल्यावर पप्पांच्या समोर.
हा हा. ह तेच आता उद्या बघायचं, काहीतरी विषय. काढायचा.
काय म्हणतात बघायचं ना.
हम्म. बस
घेऊ काय ग नको नको.
तरी वरचं वरचं आईस पैस आहे की दोन खोल्या तरी होत्याता नाहीतर आईस पैस एकच खोली केलासा तरी पण चालतय.
ऐस पैस अ
वरती म्हणजे सामान ठेवायला कस चाल हे होतय आणि
हम्म.
आणायचं वर न्यायचं. त्यापेक्षा आपणच वर राहायचं असं. मग खाली काय सामान खाली सामान बसतयच की सगळं
खरं सामान बस बसतय तसं म्हणाय नाही मी बस ते सोड तुमचं सामान खरं वरती जरी बांधलासा तरी किचन
होय ते करणारच की म्हणजे हे ज काढलेलीत तेनी अ वन बी एच के च स्ट्रक्चर असं म्हणजे आत त आमच्या हाईत कणी खाली त्यात दोन बेडरुम हाईत
हा आ
आणि एक हॉल आणि एक किचन
हॉल कुठ हाय त्यो
हा म्हणजे तरी पण ग असं चार खोल्या नाही तसं छोटं हाय खरं अ ह मग वरती फक्त वन बी एच के
हम्म आणि तुमचं पुढ च पुढं पण वाढवता येतंय नव म्हणजे चुलआहे माहित्याच काय
हा हा तिकडच्या बाजूला ह ह होय स्लॅप वाढतय
हा म्हणजे तिथ अस होतय गॅलरी होत्पा आणि पाठी मागे दरवाजा होतय नवं त्याच्या बरोबर
हम्म मग
बसतय की मग दोन अं दोन रूम एक किचन आणि एक बारका छोटा हॉल पण होतोय
ह दोन काय बेडरूम करायचं नाही एकच करायच हाय वरतीआणि कि किचन आणि हॉल मोठ्ठा घ्यायचा
हम्म
आणि हॉलमधनं अ पाहिजे तर जिना काढायचा वरती
हम्म
असं म्हणजे सांगितलेलं आम्ही त्यांना
हम्म
मग तेच काय
न हॉल मधनं काढलं तरी पण चालतय बाहेर न काढलं तरी पण चालतय च की
बाहेरन कुठन काढणार तू
होय ते पण हाय खरं मग कसं होतय ते जिन्यावरन मग हॉलमध्ये जिना काढलीस की आणि हॉल आणि लहानच होतय मग आणि
नाही होणार आमचा हॉल आता हितं म्हणजे जर तीन खोल्या केल्या तर मोठा होतोय ग हॉल एक
हा हा
असा एक आणि ते दोन छोट छोट करायचं.
आणि मग बाथरूमच कसं
त्यातच की
खालचं ते सगळं काढणारा वंय आणि
न्हाही खालचं काय काढायचं नाही खाली हाय ते हा यच वरती आणि सेपरेट ग
हम्म
खालच न कुठं काढतीस
म्हणजे सगळं सामान खाली ठेवणार हाय व्हय
हा
हम् हम्म
आपणच जाऊन राहायचं वरती असं
आणि असं पण चालते. की म्हणजे हम् फर्निचर साठी ते आतल्या भिंतीतच करतात. माहितीये काय कपाट
हा हा
तसं करून घ्या म्हणजे कस फर्निचरला आणि जागा व्यापत नाही.
हम्म डायरेक्टच ते भिंती
हा डायरेक्टच भिंतीत
पहिलं बांधकाम तर चालू कराय पाहिजे तेल लांबची गोष्ट
होय
करून घ्या
इचकी म्हणजे आत्ता जरी विषय काढला. तरी काही लगेच काय करणार नाही. पुढच्या पावसाळ्याला जरी काढलं तरी म्हणजे उन्हाळ्यात संपायला काम जरी चालू केलं कनी
हा
तर बरं पडते ग म्हणजे पाणी जास्त मारायला लागत. नाही तुम्हाला त्रास होत नाही. आधीच पाण्याची टंचाई आहे तुमच्याच
होय तेच पाण्याचा एक प्रॉब्लेम आहे.
हम्म
कायनाच
हम्म
बघत काय काय करते.
हम्म
नाही काहीतरी करायलाच पाहिजे ग ल सामान झाले.
सामान झाले तुम्हाला राहायला केवढा त्रास व्याय लागलाय
त्रास व्हायच लागलाय. ते
सेव्हंग असलं तरी पण काय सगळंच घालून चालत. नि ग अचानक काय कोणाला गल काय सांगता येत नाही. ना मग
हा ते पण ऐकी आहे.
तेच की आधीच तुमची पाहणं सरळ धडाची नाहीत.
हो
तिकडं मम्मी पप्पांचं तिकडं ती आई आई नाही. आहे बाबा एकटाच आहेत मामा मुंबईला असतात इकडे पप्पांच्या इकडे आत्यातन सरळ नता
असं कोण असं जास्त हेच नाही ग कि बाबा काय पण झालं तर हम् काय पण झालं हा काय पण झाले की त्यांच्या जीवावर चालते असं
हा तेच ककीम म्हणजे अस पैशाची मदत करण्यासारख
हा असं भक्कम कोण आहे तर मित्र करून करून किती करणार आहे तु ग
मागाय पण कस तरी वाटतेय ग पप्पाच नाही ग तुम्हाला तुमच्या बाप्ासनी कसं वाटत असणार की
हा तेस क आणि कोण क आता कोण पैशाला हे करत नाहीत ग एवढं
हम् हम
प्रत्येकाच प्रत्येकाला पुरं झालेलं असते
हो
पैसे म्हटल्यावर माणस चार हात लांब होतात. पहिला
हम्म
अच्छ बघायचं कसं काय काय होतं. होळी कस भरायचं वगर नाही.
हम्म तेच सुरुवात तर करायच पाहिजे किंवा आमचं पण आता तसंच झालंय की आमचं तरी काय सांगू वैश तुला काय नवत झाले घराच आमच्या
काय तुमचं काकण वा
की वाटणी इकड आणि तिकड सगळे हाय काका काय देत त्यात सोड त्यांनी म्हंटल्या तु त्यांच्या घरातली वाटणी तुमचं तुम्ही घ्या आमच्या घरातली वाटणी तुम म्हणजे म्हणजे त्यांच्या घरात आमची वाट नाही क नाही त त्यांच त्यांनाला द्यायची आणि आमच्या घरात त्यांची वाट नाही क ती आमच आी घेणार
हा हा
खरं काय झालंय त्यांच्या घरात जी वाटणी आहे का नाही ते जागा जास्त हाय आमचाय त
हा आणि इथ कमी आहे
हा हि तर कमी आहे मग पप्पा म्हटल्या त्याच काय विचार करायच नाही आता का का तसं पण वारल्यात त्यांनी दोघं जण आहेत ना खालतीकडचे
हम्म हम्म
मग काका तसं पण वारल्यात सुध्याच्या नावावर करायचं असं पप्पांचं मत होतं म्हणजे
हम्म त्यामुळे लजच मुलगा हम्म हम्म
आणि अजून एक त्यांच्या घराच्या साईड ला एकटा आहे काय
हम्म
त्याच्या घरात पण आमची वाटणी आणि आमच्या घरात त्याची वाटणी आहे
हां
आणि तो बादकनी त्यांचं घर चांगलं नाही अस सगळ हे झालंय पाक आणि तो सरळ हा आणि तो सरळ राहत पण नाही
हम्म
आणि मग विषय काढलेलं परवा इथ ते कुलकर्णीच आहे ते का का त्यांनी विचारायला म्हच मग तूनहीच म्हणाय लागलय
हा पैसे तरी द्यायला पाहिजे न म
पैशाच सोड ग तुझं घरातलं तुझ तू घे आमच्या घरातलं आमच आम् घेता असं म्हणा लागले ना आम्ही
हा
काय प्रॉब्लेमच नाही की
होय
खरटी नाहीच म्हणायला लागलाय म्हण बाई ना मग आणि एकदम विचारून बघतो म्हंटल्यात म्हण
आप तुमची वाटणी त्यांनी द्यायलाच पाहिजे केक
तेच की त्यांच्या घरात आहे का नाही ते आम आ ह मग ती आमची आहे त तुमच तुम्ही ठेवा कि तुमच्या घरातली
हा
असं म्हणा लागली ना आमच्या घरातली तीनश आहेत न मला द्या हा तो काय नाहीच म्हणालाय मग आमचं जर असं रिनोव्ट केलेलं आहे ना
हां हां
त्याची आई एक होती ती वारली तू एकटाच हाय
हा
आणि ते ओम शांती नाही ते ओम शांती म्हणून असते माहिती ते ओम शांती ओम देवाचं काही
हा हा माहिती आहे की
ते मानतात लिंगाय त्यांच आहेत ग तू
हा हा
ते मानत तिने
हा
हा आणि घल्लीतली माणसं पण चांगली नाही मनावालाग ते म गंती चालू झालती मा त्याच्यातन सगळ्यांसनी कळाले की असंच हची त्यांच्यात त्यांच्या इंच्याात वाटणी ते कुणाला माहित नव्हतं
हां हां हे
हम्म तो एक तेवढं दिला क नाही मग आमचं घर बांधाय चालू होते दििदी म्हंटलेली ना म कि आमची तरी पाहुण केवढे बघितल्या सोयशन
स ब तुमच
आता दिदीच लग्न जर म्हणाय झालं तरी पण कध घरात केवढा दंगावतोय बाबाकीी
क
आणि रायला ते जागा नको रूम नकोता
हो पाहून का न येणार हो
आता मुलगीकडच आहे म्हटल्यावर ड्रेस चेंज करायला म्हण किंवा केवढं काय काय असते सांग
हो उठाय बसाय तरी जागा
हा तेच की झोपाळ जाग नको काही सांग बई ना आमच अण्णा जे सांगत ना आमचा अण्ना ऐकटच मिल परवा कसलं व पप्पांचं आणि अण्ांचं लागली आहे घरात
हम
मम्मीचा सक्क मामा गवंडी इथं ग
हा हा
मग त्यांच्याकडनं माफतेन घेऊन खर्च किती होतोय मग सगळा कारभार अण्णांच्याकडे आहे ना
होय
मग सगळ कभर त्यांच्याकड आहे म्हणून पप्पा काय म्हंटलं मी जेवढं सेवि्हंग केलोय त्याच्यातन केवढं होते तेवढं मी करणार
हा
कस करत्या त्यांना शेतात पप्पा काम करत्यात खर ते सगळ पैसे अण्णांच्याकडे जातात मग दुसर जे शेत केलेलयेत कि आहेत पप्पानी दुसऱ्यांच
हम्
चौताई न करत्यात की
हा हा
चौथाईमध्ये पण कस असतय चार भाग होत्यात पाण्याच लागवडीच आणि एक करणाऱ्याला आणि एक जमीन आहे त्याला
हा हा
असं चार भाग होत्यात
ह
मग चार भागात म्हणजे जरी तू सहा महिने राबलीस त्यातल एक पर्सेंटच मिळते ग मग ते परवडत नाही
हा हा
मग पप्पांचा मित्र एक हाय त्यांना पैशाची गरज होती म्हणतात पप्पांनी जे साठवलेले होत नाही ते एक लाख वीस हजार म्हणे तस जास्त आहे खर त्यांनी तेवढ मागितलेल ते मधल्या आपल्याला सर सांगाल तर माहितेय काय ट्युशन मधल जागा घेत्यात पैसे देत्यात आणि ते पैसे फिटूपर्यंत त्या जागेत जेवढ कमवल ते तेवढ सगळ त्याला मिळतय
हा हा हा होय
केल बाई त्याला शब्द मला आठव ना
मला पण आठव ना खर सांगित